हॅलो हा बोला काय करताय? आत्ता जेऊन बसलोय बघा तुम्ही?
मी आता जेऊन मग मी पण निवांत झाले जरा कार्यक्रम होता बाहेर गेले होते.
होय काय कार्यक्रम हूता?
हम्म पलीकडच जरास बारस होतं लहानबाळच म ति तर मग जाऊन जरा वेळ झाला तिथं.
हा हा
मग तिकडून आवरून मग आले घरी आताच,
यंदा पाऊस कमी आहे.
पाऊस पाऊस काहीच नाही आता. तुमच्याइकडं पाऊस आहे काय?
इकड पण नाही काय त्या वीस तारखेपर्यंत कायतरी नाही आहे वाटत पाऊस कमी आहे.
होय नाही इथे पण नाहीये मग काय पाऊस नाही तोपर्यंत काय कुठे फिरायला वगैरे जावूया काय?
टिपच काय जाऊया की काहीतरी काढा कि मग,
अ तेच किंवा आता कुणीकडं का अस म्हणजे तुम्हाला असं माहितय का? कुठं पॉईंट असा बघण्यासारखं असं.
तुमच्या घरी चर्चा करा कुणीकडे ट्रिप काढूया आपल्याला किती दिवस झालं जायचं जायचं चाललंय
हा.
जाऊया एकदा दोन दिवस जाऊया. मुलांना कधी सुट्टी आहे बघायचं एक दोन दिवस.
हा ह हा. त्यांची एक दिव एकांद दिवस हा टेस्ट वगैरे नसते त्या दिवसात एकांद दिवस मग शाळेत सांगून.
हा.
शाळेत वगैरे सांगून सुट्टी घ्यावी लागणार ते नियोजन म्हणा किंवा आपलं. नेमका कोणता पॉइंट हे पण बघायला पाहिजे.
ते पण बघायला आता घरी सगळ्यां आमची चर्चा घेऊया तुमच्या आमचे एकदा. तुमचे मिस्टर आमचे मिस्टर सगळेजण बसून बोलूया.
हा.
हम् एक पॉईंट घेऊया काही तरी घरी जेवण बनवून घेऊन जाऊया. एक टाइमच म्हणजे तेवढं हे होतय ना, घरचं पण जेवण जरा बाहेर गेलं की, चांगलं लागत ते सगळीजण मिळून एकत्र जेवायला. हम्म.
ते पण आहे आणि गाडीचं पण नियोजन.
हा तुमच्या सीट्स किती होतात आमच्या सीट्स किती होतात?
होय त्या ह्यानं गाडी वगैरे बघून ठरवायला पाहिजे. हा. असं छान काहीतर, काहीतरी असं जेवण पण असं अ करून घ्यायचंच पण असं अधून मधून मुलं काहीत खातील असं काही बनवून घ्याय पाहिजे अजून.
हो हो आमची काही लहान मुलं आहेत त्यांना पण सपोर्ट. थोडसं घ्यायला पाहिजे काहीतरी.
अ हो.
मुलं काय बाहेर गेल्यावर त्यांना लय कायतर सुचतंय खायला बाहेरच तेलकट. ते देण्यापेक्षा थोडं आपल्या घरचं पण द्याय लागत.
त्यांना म्हटलं तरी आपल्याला पण तसं मोठ मोठ्याना पण लागतंय ना हो, होय. खरं असं ते एक वेगळीच मजा असते सोडा. खर असं बाहेर गेल्यानंतर हे करणे का.
तेच म्हटलं आपण लई दिवस झाल चाललंय जायचं जायचं एकदा जाऊन येऊया.
होय. असं आता ह्या पाऊस त्याच्या ह्याच्यातून आणि म्हणजे ट्रिप लई पण लांबची नको. जवळच पण एन्जॉयफुल व्हाय पाहिजे जास्त बघाय पाहिजे.
हा हा इथे जवळच एक वॉटर पार्क पण झालंय. रिसॉर्ट टाईप नरंदे जवळ कोणतं तरी झालंय. ते माझा भाऊ गेलेला तो सांगत होता तिथे चांगलं आहे. तिकीट. पण एवढं नाहीेय.
आ.
एक मानसी पाचशे रुपये बसतील असं आहे वाटतं. जास्त लांब पण नाही आहे तुम्हाला माहित आसल. ह तिकडच आहे जवळच आहे.
बरं.
एक दिवस आपण चालते मग पोरांच काही पण होत नाही आपल्या जास्त.
हो चालते खरं मग तिथं म्हणजे कस तिथं काही जेवणा वगैरे दुसरी सोय म्हटलं अस तर.
करून देतात का ते मला एवढं माहित नाहीे विचारू शकतोय मी तो जाऊन आलाय मी.
गे का म्हणजे तस म्हणजे कस आपण नेलेलं जरी. आपण जाते वेळ किंवा गेल्यावर खाल्ल तरी जर समजा आलं बाबा हा कि मनात. नाही आपण थांबू शकतोय किंवा असं हे देईन तर मग असं जेवणाच वगैरे बघायला पाहिजे ना. दर संध्याकाळ च हम. सगळी रमलीत तर आणि जर सगळ्यांची इच्छा झाली बाबा थांबायचं.
एक दिवस थांबायचं हा मग तसं पण चालत ह तसं थांबू पण शकतो नाही तर आपण.
शकतोय ना हा हाा मग तेच.
हम्.
तसं छान आहे.
दादांना सांगून बघा.
बर. त्यांना पण.
काय तुमची एक गाडी आमची एक गाडी असं पण ठरवू शकते आपण.
हा तसं करू शकतोय ती काय मग गाडीचा काय विषय नाही मग.
म जवळ असलं तर काय मग चालते आपल्या घरचे डायव्हर चालतात. ह.
तेच म्हणजे नुसता म्हणूनच म्हटलं तसं थांबायचं वगैरे तसं पण सोय असली तर. तसं बघू म्हणजे कसं नाही तर मग हे कसं होतं माह आपण काय बसून जातोय. त्या पुरुषांना कसं गाडी मारूनच त्यांचा एन्जॉय तिथंच सकाळी होत नाही. फक्त गाडी मारण्यातच जात आहे त्यांचं.
एक वस्ती टाकली तर त्यांना पण मी घेवते अरेस्.
हा ती पण निवांत होतात. हा तेच मग तेच म्हटलं मी आणि मुलं पण सगळी रमली जातात सगळी. ह.
आणिम् येताना काय तर आ कुठे जवळ काय असल तर त इथ पण बघून येऊया आसपासचे काहीतरी. हम्.
तरी पण चालते तसं करायला.
हम. हा.
हो कहा नाही आप आणि चालू आहे आपलं. आ घरी आली आ आवरायचं वगैरे दुसरं काय तर थोडं थोडं.
हा घरी काहीतरी असते की आमचं पण दळप करायच आहे. स्वच्छ केलेलेच असतात आणि जरा पाकडायचं.
तेच आमच्या पण घरी तेच आता आठवडाभर कसं मुलांच्या टिफिन मुल गडबडीत एक संपलेला असत एक नाही माझ. होय आज संडेला सगळं चालू असते मग करून ठेवायचं.
हं आठवडा भर तर बघायला लागत नाही.
होय ना तु मग रोज डब्याच्या आहे ना गडबडी उलट जास्त ते असतात रोज आठ दिवस
ते रुटीन बरं असत एकदा शाळेला गेली की सुट्टी आहे म्हणायचं निवांत करायचं
आणि असं म्हणतात की संडेला निवांत काही नाही संडेला उलट एक्स्ट्रा काम असते
काम असत ते आपापल्या कामाला गेलेली रोजचा बर असते.
रोजच्या रोज ते आवरुन जातात त्यामुळे डबा वगैरे स काही लवकर आवरलेलं असतय त्यांच्या सोबत सगळं लवकर आवरलेलं असते
पोरांना आणि काहीतरी काहीतर पाहिजे असतय घरी
आणि कसं होतंय आपण रिलॅक्स असतोय नाही करायला येईल कराईल हाय घरातच आहे, कराईल कराईल म्हणत कधी दुपार झाली कळत नाही असं होतय. कधी शाळेला जाणार ते माहित असतेय हो शाळेला जाताना माहित असते ना ह्या वेळी डब्बा तयारच पाहिजे.
हा फक्त काय जास्त गडबड होत नाही सकाळची एवढीच.
हा. संडेला तेवढंच म्हणायचं पण ते असं काम आपल बघून वाटतय की ती रोजच्या गडबडी सारखी गडबडीन काम केलेलंच बरं हो तस वाटत मले अह तुमची पण मुल निवांत असतील आज सुट्टी आहे म्हणून
निवांत असतील होय आता एक छोटा झोपलाय, तो गेलाय त्याच्या आजीच घर जवळ आहे कडे गेलाय, हम्म.
हम्म.
आणि तुमची पोर
हम्म आहेत आमची पण एक तर अभ्यास करत बसलाय, मोठा अभ्यास कर बारका आहे तो काय तो पण आपला चालू आहे त्याच्या पाठीमागे हा. हो ना, आज काय मग स्पेशल काय बनवलस का
स्पेशल सकाळी काय बनवलं नव्हतं आमच्यात पण हे कार्यक्रम होता सगळे तिकडे गेलेले
बरं.
मी आणि आमची आजी दोघच होतो घरी कारण आम्ही जरा भात होता तोज भात टाकून पुरतं जरा केलं, खाल्लं संध्याकाळी बघायचं काय क
म्ह म्हणजे तुमचा संडे निवांत गेलाय
आज निवांत गेला संडे
आज संडे निवांत गेलाय. आमच्यात तुम्हाला जेवण सगळ्यांचं बनवाय लागलं ला मी गेले होते एकटी आधी तसं ठरलं एकटं करा नंतर मग एक हम्म एक साईडचा मुलगा हो होता तो त्याच्या सोबतीला कोण होत मग थोरला मुलगा त्याच्या सोबत मग आणखी तयार झाला तस काय
कार्यक्रमात कुठ जा
जात नाही जाता मुलं मोठी झालीत की.
ली ह ल दहा असलं कीशी दवाच वडून्यायला चालत आता नाही जाईत आता मस्त लाजतात ती येत नाहीत आता.
आता माझा लहान मुलगा जावयच्या मागे लागून गेलेला बघ.
हम्म लहान असणार ना त्यामुळे तू चालतय तस त तुम्हाला सोडून तसा गेलेला म्हटल्यावर राहतो तसाच सोबत त्यांच्या
राहत राहत तिच्या मुलींच्या सोबत ते खेळतेय ना
छोट्याच आहेत काय त्यांच्या पण मुली
छोट्या आहेत होय-होय त्या पण छोट्या आहेत.
हा-हा ह.
सवय झाली
तेव. मुलांच्या लहान मुलांच्या सोबत लहान मग तुम्हाला घरात भरपूर मुलं असणार की तुमच्या. आं?
चारच म्हणत एकमेकांच्या सोबत राहतात ते.
मग लाहान तं तुम्हाला गल्लीतली कोण लाग दुसऱ्या अशी कोण बाहेरची लागणार नाहीत
निवांत होत नाही पण तशी भांडणं पण होतात तशी त्यांची ती मिटवायला पण
ते माणूस पाहिजे होय-होय. कारण कळत नाही सगळी सारखीच लागली असनार.
होय हम्मं कळाल तर खेळतात नाही तर भांडतात
हाना.
आमच्यात पण मग काय मग तो आला होता सोबत सोडा म्हणजे आल्यानंतर. पण असं बाहेरच अस म्हणजे वाट त ते सोडा जेवण वगैरे हे पण असं धगधग होती सगळी.
होय-होय आल्यानंतर जेवायची परत संध्याकाळी जेवायची इच्छा होत नाहीत.
होय तेच की म्हणजे ते असं म्हणजे का नाही खूप धगधग का कुणास ठाव असं कार्यक्रमात मी असं धगधग झाल्यागत होतय थोडं.
होय ते मसाल्याच पदार्थ खाऊन
हो आणि आणि ते कस माहिती एकतर मग सगळ्यांच्या मध्ये जायच आवरून वगैरे ते थोडस म्हणजे माइंड फ्रेश होत सोडा असं छान वाटत थोडा सगळ्यांच्या मध्ये हा-हा सेम तसच होत खरंच. आणि एकतर ज्यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांनी टायमिंग एक दिला आणि झाला त्यांचा खूप वेळान कार्यक्रम.
माझं काल तस झालय बगा असं सो अस सांगितलेलं मग ते उपवास केलेला पण तिथं गेल्यानंतर तर भटजी काहीतरी लवकर आले नाहीत आणि होम चा कार्यक्रम असला कि लय गोंधळ होतय.
हो ते सगळं आवराय पण पाहिजे पूजा वगैरे
सा तीन वाजले पूजा करायला चौदा सवासणी होत्या पहिल्या त्यांनी सात जण. त्यांना बसवून घेतलं.
बरं,
त्यांची पूजा केली मग त्यांना उठवून आमही ये आम्ही दुसऱ्या राऊंड ला बसविलो.
हम्म,
नाही साडेतीन वाजली हो जेवायला आम्हाला.
त्यात उपशी मर तर ना एक तर टायमिंग असते आप डेलीच. त्या टायमिंगच्या पुढे गेले की माझं डोकंधुका चालू होतं. सेम मला तसंच होतं मग मला डोकं दुखाय चालूच होते नंतर ना काय कळत नाही.
हो,
तर आणि आपलंच असतं बायकांचं कुठेतरी जायचं म्हटलं की, आपण आवरायच्या ना जात असतो सगळं.
हा, बोल की,
आणि ते काय खायचं लागत नाही आणि आपण सगळं. आपल्याला फक्त एवढंच माहीत असतय. ह्या वेळेत जाणार आहे ह्या वेळेत सगळं आवरायचं आणि जायचं.
घरातलं पण आवराायचं आपलं स्वतःच पण आवरायचं पोरांच पण आवरायचं.
आवयचं होय, त्याच्यामुळे ते लय होतय आणि'' असं मला तर कध कार्यक्रमात गेले तिथून जस्सा जसा वेळवेळी मला लईच कस कसं व्हाय लागलं नंतर. तरी आम्हाला म्हणजे जायला जातानाच वेळ झाला होता.
हा,
हा, टायमिंग दिल तर अकराचं.